हा वज का
हा येते
झालं का जेवण वगैरे
होय झालं की तुमचं
झालं आताच
पाऊस
पा थोडा पडतोय थोडं ऊन पडते
हम हा
मग शाळेत ना कधी यायला
शाद ना आलो की साडे पावणे बारा वाजली होती ख्यायला त्या
हा हा हा म्हणजे सकाळी नऊ ते बाराच असते काय शनिवारची
नाही साडेसात
साडेसात असते
हा
ह हां मग त्यावेळी जायला म्हणजे जावं लागते
हा जायलाच लागते साडेसात ते आठ टायमिंग आहे
हम्म
म्हणजे त्याच्यात त्या टायमात जाऊन फोटो टाकायचा असतो
हा हा हा
मॅडम आणि मी असं सोबत असलेला दोघींचा
हा हा हां
म ते फोटो टाकायचा नंतर मग मुलं आल्यावर मुलांसोबत एक फोटो नंतर त्यांचा काहीतरी खेळ घ्यायचा ऍक्टिव्हटी
हा
त्याचा फोटो मग नंतर पहिला नाश्ता असतोय साडे नऊ ला नाशत्याचा एक फोटो टाकायचा मुलांना वाढते लातील आणि नर तर मग पावणे अकरेला खव असतोय
हा हा
मग त्या खवचा पण टाकायचा
मग मुलं ाव्याेत ना खाप घेऊन येतच असत
येत्यात सांगतोय त्यांना अर्धी चपाती द्यायची म्हणून
हा हां ह
मग जास्त मुलं नाही आली तर मग कधी तर मग नाश्ता करत नाही ना एक चार पाच तर पाहिजे दोन तीन आल्यावर नाही करत चार पाच आले की करतोय मग
हा कंपल्सरी करायचच ते
हा करायचच ते कारण ते नाष्ट्याचे आणि खाऊच असं दोन्हीच खाऊ येतेत ना वरून
येतेत वय म्हणजे रोजच्या रोज येतेत का असं
नाही नाही दोन महिन्यात येते
हा
दोन महिन्यातून करायच म्हणजे दोन महिन्यातून येतोय तो करायच हा ते मुलावरच असते एका मुलगला एका दिवसाला किती खव्या प्रमाण असतय ते
हा अस असत होय
हा दोन महिन्याचा खाऊ
हां हां हां
तेल मीठ
हा
चटणी असत्या हळद साखर गहू तांदूळ वटाणा
हा हा आता पहिल्या सारखं हरभर नाही काय येत
नाही वटाणा येतोय
येतय रे पहिलं ते हरभर पण असायचं ना मुलांना
हा हरभर होत नंतर ते मटकी होती मदी
हा हा हा ह म्हणजे प्रत्येक वेळी बदलते काय
हा बदलते आता पण काहीतर बदलणार आहे असं म्हणालेच काहीतरी मीटिंग काहीतरी बसली होती वाढत परवा
हा हा
म्हणजे वरचे अधिकाऱ्यांचे तेव्हा काय तर झाले वाटतं
हा हा हां
आणि ते मुलगा गेलाय खेळायला
हं ह ह
लहान मुलांना ते सुकडी आणि असं तांदूळ
हा
अ मुगडाळ आणि तांदूळ मिक्स असलेल ते तयारच येते वरण ते पण हा पालक नको म्हणालेत ना ते
हां
मग त्याच्या आधी कस गहू एक किलो नंतर ति मूक डाळीची सेपरेट एक किलोज पिशवी आहे तेल डाळ मीठ असं देत होती
हा
आणि आत्ताच ती मग सुकडी केली मग सुकडी आता कोण ते मुलं खात नाहीत पहिल्यासारखं आत्ताची हा म्हणजे असं भरड्यात ते ना असच के,
होय होय इतना न्यायचा आणि पोर टाकून देणार
देणार हा
खाल्लं म्हणजे पोरांना येते म्हंटल्यावर ते पोरनी खाल्लं पाहिजे ना
पाहिजे होय म्हणजे सुकडीमध्ये पण सगळं असते सगळ अस चना डाळ अ गहू असं म्हणजे प्रोटीन युक्त असते ते हा पण खायला पाहिजेत कि ते
हा होय
आणि त्याचं दुसरं काय बनवता पण येत नाही घरी आणून बनवायचं म्हटलं तरी म्हणजे आमच्या पिल्याच पण मिळते आम्ही बराट्यातच घालतोय
हम्म
काय बनवताच येत नाही त्याच्या
होय की आणि आपण तर घरात पण कुठं कोून खातेत आता पहिल्यासारखं
हम्म आणि ती वेगळी पहिला मिळतो की ती सुकडी वेगळी होती ती कसं गरम पाणी अस ओतून हे केलं की लगे ते असं त्याच लाडू किंवा हे बनवाय चालत होतं
हां हां हां
हे तं लागत पण नाही आणि चवयचीे काय वेगळीच आहे
हां हां हां हां त्यामुळेच ते नको म्हणत असतील पालक
हा नको म्हणतात नकोच म्हणतात खाऊ नेहायला येतात प्रत्ये वेळी कशाला असला मॅडम खाऊ म्हणतात आता वर्ण कसं येते तसं द्यायलाच पाहिजे आम्ही तर
होय मग हे सगळं मग गरोदर महिलांना आपण मिळते
हा मिळते की त्यांना पण त्यांनी नोंद जेव्हा घालत च तिसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यात तेव्हापासून त्यांना पण खाऊ चालू होते.
मग हेच खाऊ मिळत असतय?
हा. तोच खाऊ असतोय. फक्त त्यांचं गरोदर माताच त्यावर चित्र असते. आणि मुलांसाठी ते मुलांचं चित्र असते.
हां. हां.
आता गरोदर महिला, मुलांना काहीतरी शिजवून दुधात वगैरे सुकडी चारता येत्या. महिला कसं खाणार ते? त्यांच्यासाठी डाळ हे, तेनच पाहिजे होतं.
हम्म. हा.
असं द्यायला पाहिजे होते.
म्हणजे ते खायला पण आलं पाहिजे ना.
हा. आत्ती म्हणजे आमच्या मामांच्या वेळी होत, म्हण अंडी तेन होती शाळेत
ह पूर्वे असायच. पूर्वे अंडी परत म्हणजे, जे करतेत ते चांगलंच असायचं.
हा शेंगदाण्याचा लाडू, आता म्हणजे पूर्ण बंद आलंय तसल सगळं.
हम आता जिल्हापरीषद शाळेंच्यात, मध्ये मिळते वाटत. लाडू वगैरे अस
हा. ते कसं आठवड्यातून एकदा द्यावच लागते. शनिवारी किंवा असं ठराविक वार असतो. ते आठवड्यातून एकदा ते द्यायचच पोरांना
हम मग ते वरणच येत असणार.
अ नाही. तिने कायतर पैसे तेन पाठवत असणार. वर्ण नाही येत ते
मग ते आपण विकत घेऊन, वाट
हा विकत घेऊन वाटायचं, मुलांना
हां.
राजीगऱ्याचा लाडू ह. आम्ही राजीगऱ्याचा देतोय, मुलांना
हा. परत कधी कधी खजुर पण असतेत वाटत. हा. हा.
अ रोज द्याय लागते ना, एक एक चॉकलेट जेवल्यावर. तेवढंच त्यां तसं मन बदलतय. शाळेत चॉकलेट देत्यात, जाऊया शाळेत असं
होय की आणि पोरोना तेवढंच आपलं बदल काय तर म्हणा.
म्हणून, हा.
मग आणि काय चाललय?
काय नाही. काल जरा बाजार केला, तर भाजी निवडत बसल्या, मेथीची
हा. हा. काल कोण शनिवार शुक्रवारी असते
नाही. हिथं आमचा कवटे मंकाळचा मंगळवारी असतोय. हिंगणगावचा शुक्रवारी असतोय.
हम्म. हम्. मग तुमाला हिंगण गाव जवळ पडतय काय?
दोन्ही पण तेवढंच आहे. माळवं काय नव्हतं नाही. मंगळवारी चुकलोत आणायचं.
हां.
मग काल आणल.
हा मग तुम्ही जातय का? पुरुषच घरातली आणून देतात
अ, नाही. आत्ती जात्यात. आत्ती काल आरडीला गेलतीत त्यामुळे जा म्हणलेत. म हेनी आणि मी गेलतो.
हां. म्हणजे शेतात आता काय नाही काय?
अ शेतात मध म्हणजे पाऊस ते लवकर पडला नाही म्हणून काय लावलंच नाही अजून
हां हां हां
मक्क फक्त पेरले
हां
पालेभाजी अजून लावायच्या न तरर भाजी मळतलीच असते शक्यतो मेथीची क्हा विकत आणतच नाही
हां तेच क तुमच्या इकडे ते अस ह्याचे मकान असते काय ते बेबी कॉर्नर ते ना असं
हा नाही हो इकडं
विकायला असत बघ ते भाजीत वगैरे मोठ्या मोठ्या हॉटेलत वापरत नाहीत का
होय होय ते जी भाजी करतात ना
हा इकड आरग बिळग इकडं जास्त आहे
हा काय हा हा हा त्याची भाजी तेण करते त असं ऐकून माहित होत
होय ती भाजी करते तची आणि ते म्हणजे माग जात ते पत किलोवर असते ना त्याच ते पाल्या जनावरांना लोक विकत पण नेत काही त्रास
हा हा
ते म्हणजे चांगला येत असल कण आपण खातोय आणि बेबी करण फक्त भाजी वला वापरत ते बीन्स वगैरे कसं भाजीला वापरतात नाही
हा हा तस
कॉन पण भाजीलाच वापरत
हम्म हम्म
त्यामुळ ते भरपूर त्याला मागणे
हा हा ते एकदा दोन वेळा आणल्यावर ते कळते ना तर अजून बाजारात मी काही बघितलंच नाही ते असं
हा तेच केच आपल्या इकडे एवडून नाही बण तिकडे आर्ड हा तिकडे जास्त प्लॉटिंग आहेत तिच आणि एकदा केक प्लॉट एक झाला क एक प्लॉट त्यांनी करतच राहतात ती लोक
हा हा
म्हजे हा जण आणि सोलून द्याय पाठवायचं असत ना
हा हा
मग त्यािचा पाला पण आपल्याला म्हणजे जनावर जरी असली तर आपली जनावर खाऊ शकतो नाहीतर आपण ते ज्यांचे आहेत ते विकत घ्या हा
हा
करते त्यामुळे त्याचा पण फायदा आहे ना
हा
मग आणि काहीच येतात मग दुसरं काही करतय
अ शेतात मिरच्या तेन म्हणजे बी तेन टाकले जातता
हा हा
आणि मका फक्त पेरून घेतलाय
हां ह ह
आहे थांबा.
हा.